लागला.
नंबरचा नंबर कस का माह आपला
सेवा आहे माझ्यात पप्पाचा नंबर. तेव.
च बघितला स मम्मीचा.
मम्मीचा सेवा आहे पप्पाचा सेवा आहे तुझ्या मैत्रिणींची सेवा आहे.
माहत त्यांच का?
होय ठेवलेलं असच.
त पण जमजा माहीत झाल ओळख झाली. समजा काहीतरी बोलाली ब्लॅकमेल करले मी फोन लावून बुोलते दाबून
हम.
श्या मला
हम्म.
ह. कळलं काय नंबर असला का नाही दुसऱ्याला फोन नंबर देता येते आणि वाटला होता येते. हांत ठव.
आपण कुठे बोलालो.
होय.
बीघा मध्ये आता या मम्मीच्या नंबरवर ग्रुपवर मेसेज करत आहे माझी मम्मी त्या नंबर म्हणजेन नंबर द देऊन.
का?
देतील का त्याने टास्क
अरे ते रे तू जरा हे तू जरा असं म्हणजे हप मळायस काय? तू असं शाळा शिकलस का नाही तू आपण आयटी कंपनीत जाणार आहे करी कामला म्हणा. हॅलो.
हम्म.
आपण आयटी कंपनीत कामाला जाणार आहे बरोबर. आपल्याला जॉब लागणार आपल्याला पॅकेज लागणार आहे बरोबर. मला माहित
ख त्यांनी टास्क कस देतील ग्रुपला जॉईन नाही मी कस टास्क देे.
ट अस कती नि ते नाहीत त ग्रुप हे सगळे जॉईन झालीच नाही टोमॅटिक टास्क घेत त. ते कारे हा म हो य तीस मी सांग अरे मला मग तुला आधीच सांगितलेलं मी ति कराय लाव तिलाी पैसे देतस म्हणून तिला सांगले. मग तिला पैसे ते खोटं सांगते तुला असं वाटल काय
मला काय म्हण गेलंस तू तिझ्या बँेला तुझा अकाउंट लावणार तुझ्या ह्याला
लावणार की खर तिला पैसे कसे येणार टास्क आल्याशिवाय बरोबर. टस्लेवर पैसे ये मग माझ्या अकाउंटला येणार ना तर ते ग्रुपला. नाही मग टास्क नसून आलं काय रे.
थांब होता मुंबईला.
काय
काय म्हणलं. हॅलो! का बुघ. होवाज येणार आहे तुझा.
ण का
हॅलो
हो.
आह.
मम्मीचा फोन ठेवतो म्हणलं.
अरे झाले झाले जायचं ना कशाला? आता कंटिन्यू बोलली तर बोलण्यावर पैसे मिळणार आहे
बोलालाय कि मकण तुमवज म ना तुला एक मिनटच गेतो
अह कसंम
पण जताना आले त्यांना पण मला कॉल लागणार नाहीत मग त्यांना सांगू ह्या नंबर करा म्हण मी पण ह्या नं र बँक अकाउंट जॉईन होई ना माझा आता
काहा
गामाात
अकाउंट जॉईन करायला लागत नाही तथं वरती पैसे मिळत की नाही तिथ्िक करायच तिथ पै मिळत क मम्मीच्या या्या फोन मध्ये क्लिक करायचं खाली वरती अकांटचं डिटे टाका म्हण ये आणि खाली यपीयडी यपीआय डी टाकाय गुगल
नाहीताय की मल्ला आधी केलो की मी खरं आता तिथे पैसे अजून आले नाहीत ना काय म्ह अटिस्ट दोन रुपय तरीर्न करा आणि मग बँक डिटेल्स ऍड करा
असं म्हणतेय
हम् म्हणजे तिथं वॉलेटमध्येध्ये दोन रुपये तर येऊन पडायला पाहिजे तिथं मेसेज येत
ऐ बा मी काय सांगवले तिथे काय वाले मला सांग ते ऍड करतसं मी म्हटलो तसं ऍड कर आता
तसं नाहीच ना ऑप्शनच आलेला नाही आहे तो
तर काय ऑप्शन आलाय
दोन रुपया आले वॉलेटमध्ये जमा झाल्याशिवायो ऑप्शन येत नाही तो ऑप्शन आला मग बँक डिटेल्स भरायचं तेो
हो पणत
तिनी मला पाठवलेली त्यांनी
आता मी इथन बाग गेलो के कॉल करट होतो
ाम थाम असं दे म्ह कॉल पूर्ण झाला हे बघ ल केच
हम्म
हम्म
आता दोन अकाउंट वाव
दोन अकाउंट आणि तो आणि जवळजवळ आणि पाच सशे मिळवू शकतीस
इ कोळकून नला वर ऑलमोस्ट सगळ्यांचं कॉल झालेच आहेत कर तुलाच करायला पाहिजे ना आता
मला वैष्णवीला त्या वैष्णवीला कर
ती खुळीच एक फिरायला गेल्या वाटत कुठ तर
कुठ फिरायला गेल्या
माहीत नाही स्टोरी लावलेली अ परवा दिवशी कुठल्या तरी मला कुठला आहे कि ते सगळी हळदीचं देवावेत तिथं नुसतं हळदी भंडारा हो
ह् असं पृथ्वीनं सांगितलं सत्तावीस तारखेला आहे म्हनुन आमला
काय
लग्न
हा
मला पृथ्वी म्हणला सत्तावीस तारखेला जायचं आहे बघ. तू मी रोया
खरं वैष्णवी च पेपर आहे कि तवाच वाटत
सत्तावीस तारखेला आहे.
नाही एकवीस तारखेला एक काय आणि त्याच त्याच्यानंतर आठ दिवसात दुसरा सीईटीचा पेपर आहे.
बघू सत्तावीस ला असलं तर बघ
डेट नाही माहिती मला अजून आली नाही वाटत पण एका आठवड्यातच दोन पण पेपर काय म्हणत्या बघ
हम्
आणि
बघ बघू हा
बघ नसलं तर जा आता तरी कुणाला तर ऍडजेस्ट पणाच ह म्हणायचं एका वळ जवळ होत असेल ते एक्झाम तर इथल्या इथ जवळ कुठं असल तरी चालतयच की,
बस खर नाय होय बाबा
आता काय मी गेलो नव्हतो.
ह ते नसतेय.
मग तिला एक भाऊ म्हणून जाते मला नाही आहे मी काय करायचं.
मला घेऊन जा यायचं.
हा येतोयस
सांगायच. येतो की नाही कुठे म्हणली आता किती सहा च आत तर घरा असा तर विषय असणार आहे तुझी सीईटी म्हणट ल्यावर
हम्
लाईट लई बर चल आठ सातवाज वाजतील. ह ह अल सात वाजतील आठ वाजतील असतील आ तर कामावर जाईन ना मी ए तर होऊ शकते बघ बाई आहे. ह तसरे सहा मिनटं झाल्या. टस्क झमझम करून झमझम झम पूर्ण झाली मग पिसा होगो पिस पाच टास्क आहे बाबा मला आणि एकाकडें दहा काय काय काय लिहवलय आणि काय
नंतर ते सगळे टोटल टास्कने चौतीस असतात माझे तर चौतीस होते. टोटल चौतीस
हम्म.
एक बरोबर एकशे अठ्ठावीस मिनिटं बोलायचं आहेत मग त्याच्यात किती कॉल येते तेवढं माझे चौतीस कॉलमध्येध्ये एकशे अठ्ठावीस मिनिटे झाले जे बारा बारा मिनिटं बोलून एकशे अठ्ठावीस केलं तर कमी कॉल होतात आणि दहा दहा मिनिटं बोलून लगेच कट केलं की नाही. तर जास्त कॉल येतात.
अ
असा त्या दिवष बारा बाराच मिनटं बोलायचं ना होत्यात भरपूर कॉल,
हम् होय
हो हसायचं काय होतो या.
ह ह काय नाही असंच. हम्.
आता काय कर मग तू शेवटचा एक कॉल करूच नकोस मला मी तुला पहिला सगळं कॉल करून देतो आणि मग शेवटचा कॉल कर म्हणजे मला आणि मला एकशे अठ्ठावीस मिनिटं तुमचं पूर्ण झालं म्हण
काय समजलं नाही
म्हणजे एकशे अठ्ठावीस कॉल एकशे अ्ठवीस मिनिटं कं्प्लीट व्हायच असते ना बोलून मग तेवढे व्हायचं आधी तुझं तेवढं कंप्लेंट झालं तर मी परत फोन करू शकणार नाही तुला
हम्
आता नाझ यालाज सांगतो मम्मीच्या फोनवर मम्मीच्या नंबर लावून फोन करून
हम् ते ते
मग ती पण त्याच्या मम्मीच्या नंबरवरर चालू करल
याडा कोण करून कसं केलीस विचारणार हम्म
तू का चौकशी केलीस कॉलेजची
कठले
तुटल्या सांगितलं वारणच नोकीी सांगितली ह
बीतीन आहे बा बा कोण असं तर ओळखीत कोण तर नाही साहे बा प त्याला पण विचारले हशार असं पण नाहीे
चांगलं कॉलजसवर
माण्या्याच्या कन्टेट मध्ये असतो का तिथे येणार आहेस
होम
आणि कटॉप दटॉप काय
त्यांचा काा टॉप कमी आहे त्यांचा कटक मागच्या वर्ष प्पन वाल्यांचा सततेचा इसपा किती होता
हा
म त फरी एस सी बीस
हम्म
म घेतो तिथंच कारण वर्ण कॉलेचा तो दादा आहे त्याने शिकवायला काका कोण तो काय म्हणला कि आत्ता नवीन चालू झालं त्यामुं जर कुठे नाही मिळालं तर तिथं घे असं म्हणालंेत
काय वार ना
हा जर कुठल्या दुसऱ्या कॉलेजला नाही मिळालं तर वारणे लागेल कारण एमसीए आत्ता तीन वर्ष झालं चाल ते
हा
म्हणून आणि हे बीपी कॉलेज कस मॅनेजमेंट कॉलेज जरी प्लेसमेंट झाला तरी डायरेक्ट एमसीए ला आणि एमबीए ला येतात. वर्णा कॉलेजला घेत तर पहिला प्लेसमेंट जॉब येतात.. कॅम्पस ते इंजिनिअरिंग ला येतात, आणि राहिलेला कंपन एमसीए ला जातात. गाळ बेनिफिट सांगलीच्या ह्याच कॉलेज मध्ये ह्या
हं चांगला आहे. गेम होती त चला हटतीथ
अरुण वर्णा कॉलेज इंजिनिअरिंग साठी चांगला आहे.
घरात सांगितलंस? हा मला क
त्यादिवशी तिला तुला केव्हा सांगितलंय म तुला त्याच दिवशी फोन केला गेला पहिला तुला सांगलंय मग घरात सांगितलेलं
हम्म ह
फोन करून चौकशी केला त्या दिवशी सांगणारतीी तो बोलला नाहीस भांडण झाले दुसऱ्या दिवशी रागात होतो तरी तुला सांगलेल असं असं कॉलेच मग मम्मीला सग मग मग मममी ना पप्पाला सांगत
हम्म
सगळं सांगितलं तुला फ्री कसं आहे? काय आहे लक्षात आहे तुझ ऐकलंयच त माझ बोलणं?
ह टास्क पूर्ण झाल्याशिवाय सबमिट करायच नसतय ना
सबमिट करा नाऑटोमॅटिक
वरती आलत की मला एक झालता पाच, झिरो पाच पैकी एक झालं काय तर असं आणि सबमिट ऑप्शन झालं तर सबमिट झालं मला
सबमिट होतच नाहीत पाच कॉल झाल्याशिवाय
हं हं
आता आपला अकरा मेन कॉल करत होते ते कर काय परत
हा